हॅलो.
हा बोल ना.
काय करती.
स्वयंपाकालाच लागले होते ग
हो पण
हम्म. ते असं लागतो वाटतं कॉल असं बोलाव लागत नाही त्याच्यावर माझं रिजेक्टच व्हायलं कसलं मग.
हा असंच बोलाला लागत मग त्याला आधी फोन करायला असला का.
हा ते कोणी ऑनलाईन येतच नाही ना ग त्याच्यावर. ते कायला पाच वेळेस चार वेळेस करायला लागतायेत ते
हा.
गेलते का लग्नाला हॅलो हा.
स्वराज.
तेच झोपलेला हाय ते हे करतोय फोन पाहतोय ती उठली आता झोपेतून
आं.
हाइत ग बसल्याली हाइत पुढं.
हॅलो.
डोळ्यात
काय केल आज लई बोर झाले
आगं मला बरच नाही वाटत आहे कालपासून नुसते आ असं नुसत हात पाय राहिले माझे किचन अन तेन आवरलं त्यांनी झालं का काय माहिती डब्यांचे घासले त्या दिवशी लग्ना गेलती का लग्नाला गेली होती हॅलो आवाज यायला का
हा येतोय ना
मंडव लागलेल
हा गेलती
तू गेलती का
नाही रोज नाही गेली मी
हा चाल तर मला पुन्हा आम्ही झोपलेलो साडे सहा नूसार
हो हो
हा
काय करते
काय म्हणली?
पोरी काय करताय म्हणलं?
काई नाई ते पाहू राहिल्या पोरी
हाव का? स्वयंपाक झाला का स्वयंपाक झाला?
अ
स्वयंपाक झाला का म्हणलं
हा भाजीची केली ब पिवळं बटाटं पोळ्या करायची हे भाकरी टाकून राहिले बाजरीची
हाव का ते गोल कडं भेटल का ग ताई तिकडं मला कुटं?
कायाचं
ते शेगडीवर नाही का आपण ते गोल कडं इलेक्ट्रिकच्या शेगडीवर नाही राहात का ते
तू काय करायचंय तुला?
आमची शेगडी आणेल है त्याच्यावर लागत होती मला ठेवायला त्याच्यावर दुसरे भांडे बसत नाही ना
पण स्टिलच लागतं का?
नाही नाही ते सपाट भांडे नसते का खालून सपाट कढाया पातीली
मग काय संसार बादलीत नाइये का?
काय
लाडक्या बहिणीचे ती संसार बादलीतले भांडी ये ना
हाईत गं पण ते एवढे वापरायचे ह्याच्यात नाईत ते कडई लै पातळाय ती एकच कडई आपलं कधी काई करीत राहतो आपण कुक्कर हाये तस्सच माझं
हम
ती कडाई एकच हैन त्याच्यात छोटं पातेलं नाहीयेय ना चहाला एवढं मोठं पातेलं कुठ बास
हु
ते गोल कडा असलं त्याच्यावर सगळे भांडे बसते आमचा गॅस यायला अजून पंधरा दिवसए
बरं बाई तू शेगडीवरच करू राहिलीका तुम्ही आता?.
नाईन गॅस हाय ना अजून चालू गॅस अजून नाईन मला पण मंग जे करायच ते मग भात ते त्याच्यावर जेजे बसतंका
ह
तंते करते मी ह्याच्यावर मग शेगडीवर
हाऊ का
हम्म साडे अठ्ठावीसशे रुपये ला आन त्या दिवशी
हम्म
आ काय म्हणली?. हॅलो
बोलना
हॅलो हॅलो